हॅलो
होव
हॅलो डडीजेलवलाग काय मॅडम घरात
नाही सर ते गाण ये तस दी थोडे मग ते स्पीक कर ला जॉईंड होता ना त्याच्यामुळे आवाज येत असेल
तुम तर थोड्या गाणे किती जोरा आवाज येतो.
अ ह नाही ते चुकीन झालं म्हणजे ब्लूटूथ ऑनच होत. त्यामुळे आवाज आला असेल तुमच्यापर्यंत.
मी म्हटलं का माझ्याच मोबाईलला काही झालं काय म्हटलं.
नाही नाही माझ्याकडूनच झालं होत ते मी गाणी ऐकत होती. ते ब्लूटूथ ऑन होत तेवढ्या तुमचा फोन आला.
अच्छा
आणि तसच रिसीव केलं होते त्यामुळे झालं असेल कदाचित,
मग
त्यां मॉर्निंगला थोडे गाणे ऐकते मी.
अच्छा अच्छा झाले का जेवण वगैरे मी.
नाही सर एवढं लवकर कठे तुमचं झालं का.
हो आमचे झाले आता शाळेत जाण्याचा टाइम पण होतय साडे अकराची शाळा असते ना आमची.
अच्छा अच्छा नाही आम्ही एवढ्या लवकर नाही जेवण करायचो आमचा नाश्ता वगैरे झाला जेवण बाकी आहेम्म् आता बनवू तेव्हा खाऊ
हो ते ब आहे
मग तुमचं काय तुमची तुमच्या मॅडम बनवतात ना
तुम्ही घरीच असाल ना आता
हो सध्या घरीच आहे मग त्यामुळे पण असं पण स्वयंपाक वगैरे बनवावाच लागतो आमच्या मिस्टरांना बाय आवडत नाही त्या कामाला
ह आता दिवसभर करणार खाणच असेल ना
नाही ना सर एकच काम की असते करणं खाणं कपडे असतात भांडे असते परत मुलीचं करावं लागते शाळेत म्हणाल्यावर जेव वगैरे घालाव लागते एकच काम नाही म्हणतायेत ना तस बघणारच च्या दृष्टीने आपण एकच काम म्हणू शकतो मण आपण एक काम नसतं भरपूर काम असतात घरी
खाण्याचं एकच काम आहे म्हंटलं ते कधी करता येते कारण कसं बाकीची काम झाल्या
अम ते खाण्याच एवढं अर्जंट पण नाही आहे आम्हाला म्हणजे एवढं खाण्यात खायलाचच पाहिजे म्हणून नाहीये
ऑप्शनल आहे का ते
नाही म्हणजे काम वगैरे झाल्याशिवाय मी जेवण करत नसते कारण मला नाही ते जेवण वगैरे नाही कराव वाटत नाही का जेवण केलं की मक्क स आळस येतो ना त्यामुळे पहिले आम्ही काम करून घेते आणि नंतर मग जेवण वगैरे बघते करायचं
बरोबर आहे हे पण बरोबर आहे तुमचं कारण बऱ्याच बाया पहिले कस काम वगैरे करून घेतात नंतर जेवतात
हा काही पहिले, जेवतात पहिले खाणं पाहिजे
असतात म्हणा काहीच नाही कारण ते दिवसभरात सकाळचून उठलेले असत ना आमच्या मॅडम तरर सकाळी चार वाजेपासूनच उठून असतात
हो का
हम्म मग ते योगा वगैरे करणं अ आठ वाज साठ नऊ वाज नऊ दहा वाजेपर्यंत सुटतो आम्ही
बापरे लवकर झोपता मग तुम्ही
पण त्याला त्याची ड्युटी असते ना मग ते ड्युटीला जाण्यासाठी सकाळी उठतात
अच्छा अच्छा हम्म
त्यांचेंही काम होते आणि आमचेंही काम होते
हो चांगलं आहे की मग असं पण पाहिजे आमचे मिस्टर उठत देत नाही आम्हाला सकाळी झोपायला होत झोप झोप आराम कर
नाही तुम्हाला काम जास्त आहे ना त्याच्यामुळे मग ते थांबवून ठेवतात ते तुम्हाला
म्ह त्यांना काळजी जास्त आहे असं पण म्हणू शकतो ना आपण
हो मग ते काळजीपुटीच समजा काम जास्त आहे बाबा खूप केलं काम मगो पूजा थोडं नंतर उठ ते काम करेल हेच काम आहे असं
हो तेच काम आहे म्हणून त्यांना बी माहिती आहे सगळ्या पुरुषांच एक एकच म्हण असते ना कामच काय आहे मग दिवसभर म्हणून ते मला बोलतात की तू आराम कर
बरोबर खूप चांगले आहेत तुमचे मिस्तर
खूप खूप खूप
हो त्यांच्या पाया पडत असता की नाही रोज म्हणून तुम्ही
पाया कसं आम्ही दंडवत घालत असतो त्यांना
म्हणजे याचा आता चांगले नाहीत का ते
हम्
दंडवत घालता याच आता चांगले नाही आहेत का
नाही दडवत श्रीकृष्णाला घालतात ना
आं
कृष्णाला दंडवत घालतात
हे माहिती, नव्हतं मला
हो का नाही नाही नाही तुम्ही गेले नाही का कधी कृष्ण मंदिरामध्ये
कृष्ण मंदिरात नाही कधी वेळच आली नाही जाण्याची असं गेलो मंदिरात वगैरे गेलो परंतु हे माहिती, नव्हती कृष्णाला दंडवत घालतात
नाही नाही कृष्णा, दंडवत घालतात
पाया वगैरे पडत तेवढं माहित आहे दंडवत चा अर्थ माहितय का तुम्हाला काय होतं
हो माहिित आहे ना
काय होत असतो
जे आता एरबी कसं आपण माग म्हून बाय पडतो ना
हम
श्रीकृष्णाला दंडवत घालतात म्हणजे पूर्ण अस झोपून पाया पडतात
हो का
हो ना
ते माहिती नव्हत आणि असेच सगळं पाया पडायचं जाऊन
अच्छा अच्छा अच्छा नाही तसं नाही कधीच नाही कृष्णाला त्याच्या पाया पडायचा नाही
तुमची भक्ती चांगली मोठी दिसते कृष्णाबद्दल
नाही बघितलेलं आहे ऐकलेलं आहे तसं मग ऐकून वगैरे नाही का
ह ह
आ
असू शकते आमची प्रत्येक गोष्टी किंवा श्रद्धा असते अंधश्रद्धे कुठेम्ही आपले कामं करत नसतो
हो ते कसं असते सर जच्या त्याचे वेगवेगळे विचार असतात ना आता तुमचे विचार वेगळे माझे विचार वेगळे माझ्या मिस्टरांचे विचार वेगळे एकाच विचाराचे सगळेजण नसतात नस जस की बघा पा बोट सारखे नसतात ना
बरोबर बरोबर
तरत बस जस्ट तुम्ही एक विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं बस
नाही माहिती अस ना गरचेच असते ना काहीतरी नवीन शिकायला भेटलं तुमच्याकून कृष्ण मंदिरात गेल्यावर दंडवत घालतात
नाही नवीन काही नाही तुम्ही कधी थांबले नसताल वगरे आम्ही कसं लग्नाच्या आधी बसायचो ना थोडं कॉलेजला जाताना मंदिर वाटेवरतीच होतं म्हणजे थकलं वगैरे कि फ्रेंड सोबत बसायचं तिथे
म्हजे कृष्णाच्या कृष्णाचे भक्त तुम्ही खूप जुन आहातज
भक्त वगैरे नाही म्हणू शकत म्हणा बस जस्ट एक अम् बसायला म्हणून जात होतो ना त्यामुळे बघितलेला आहे
अच्छा
भक्त वर काय नाही एवड हम् आम्ही भक्त फक्त आमच्या मिस्टरांचे आहे
अच्छा
हम
नारळ फोडतात का नाही मग मिस्टरांसमोर
ते काय देऊ देऊस होणी नाही त्यांच्या समोर नारळ फोड्याची काय गरज आहे
मंदिराच्या तथ आपण नारळ फोडतो ना
नाही फोडत ना सर असं काही कुणाची मन्नत वगैरे काही असली तर फोडतो
बरोबर
असं असते ना
एक सहजच विचारलं बरं
नाही नाही तस काही नाही
अओक
असं काही एवढंच आहे आम्हाला वाटत नाही नाही आम्ही कुठली गोष्ट मनावरती घेत नसतो तुमच्या मिस्टरांनी सांगितलेलं आहे कुठली गोष्ट सिरियसली घ्यायची नाही
काय करतात तुमचे मिस्टर
माझे मिस्टर इंजिनियर आहेत
इंजिनियर आहेत
हम्म सिवल इंजिनियर आहे आम्ही कायला घरी असतो सध्या तरी घरीच असतो बँकेत होतो आम्ही मॅनेजर आता सध्या घरी असतो
नाही नाही बहुते पैसे वगैरे मो पैसे वगैरे मोस्त आली नाही वाटते तुम्हाला
नाही नाही मुलीसाठी सर म्हणजे रजा घेतली समजा जॉब सोडली मिस्टर बोलले मी आहे ना करू शकतो मी तुला करण्याची गरज नाही आहे मी जस्ट एक घरी करमत नव्हत म्हणून जॉब करत होती. मर ते बोलले मुलीकडडे लक्ष देईल. जॉब करू नको मग तेव्हापासून न रीझाईन केलेले. तुम्हाला कसं करून वाटलं की पैसे वगैरे मस्त आले नाही म्हणून पैसे मोजायला कॅशर असतो ना सर मॅनेजर पैसे मोजत नसतो.
हो हो का
हम्म कॅशियर कडे असते ते सर्व काही मॅनेजर फक्त सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज वगैरे कसं करायचं हे बघत असतं
तेच तर मग
तुम्हाला बँकेबद्दल जास्त माहिती नाही वाटते
नाही आम्ही कधी बँकेत गेलोच नाही ना
जा कधी बघा मॅनेजर काय करतो.
कॅशलेस व्यवहार असतो आमचा
अच्छा अच्छा.
हम्म.
नाही तसं नाहीयण त्यामुळे रजा दिलीट.
जास्त करून आम्ही मोबाईलचाच वापर करत असतो कुठल्याही गोष्टीसाठी
आजकाल तर तेच करायला लागलेत ना कुणी जास्त हे करत नाहीे पैसे तेव नाही कॅश वगैरे ऑनलाईनचा सगळळा चालू आहे कारभार
नाहीर मॅनेजर पदावरून तुम्ही डायरेक्ट घरी बसलेतात. म्हणून विचारलं कारण मॅनेजर पदावरून कोणी नाही सहसा घरी बसत नाही. खूप मोठी पोझिशन असते ते
रामे.
हो का?
मिस्त्रंच्या शब्दाच्या बाहेर नाही न ते बोलले मग म्हटलं जाऊ दे. ते बी गरजेच होतं ना मुलीकडे लक्ष देणं वगैरे
बरोबर आहे आजकाल असे. आजकाल अशा तुमच्यासारख्या अ त्यागी महिला भेटत नाहीत.
त्या की महिला नाही म्हणू शकत सर मग आई झाल्यावरती क करावं लागतं. तुमचा म्यझक जरा जास्तच कॉमेडी काय वाटत ना.
हम
तुमचा सोह जर जास्तच कॉमेडी आहे वागती.
हो कारण आम्ही आमच्या मिश सोबती असंच राहत असतो.
अच्छा अच्छा.
कॉमेडी राहिलं म्हणजे याचा आता कस दिवस व्यवस्थेत निघून जातात पुढच्याला पण बोलायला व्यवस्थित गोष्टी म्हणून पुढच्या पण पुढचा पण आपल्याला व्यवस्थित बोलतो. हम्.
अच्छा.
नाहीत्रस डिप्रेशन मध्ये येऊन विचार करून
बोलण्यात काय अर्थ आहे.
नाही बरोबर आहे बरोबर आहे चांगली गोष्ट आहे. मे आम्ही एवढं ओळखत नाही ना तोम्हाला तुम्ही डायरेक्ट कसं?
पण आपली ओळख याच्या ते मागा आपण एका संमेलनामध्ये भेटलो होतो ना.
हा बट तेच जास्त नाही ना आपलं कन्व्हर्सेशन जास्त नाही आहेे ना त्यामुळे बोल मी